हा, नमस्कार कशे आहात? एकदम मजेत, म्हंटल खूप दिवसांनंतर हा बोला करणारचं होती आणि असं झालं की, तुमचाच फोन आला हो मी म्हटलं बघू खूप दिवस झाले कोणाशी- बोलण नाही बघू दे तब्येत पाणी सर्वांच विचारून आजकाल तर तुम्हाला माहितीच आहे ना? क्ला हे आपलं वातावरण किती बदलत आहे आणि बळ म्हणजे बदलत्या वातावरणामध्ये सर्वांची अशी तब्येत पण खराब होत आहे. हो ना माझ पण तसच झालं मी तुम्हाला म्हणूनच फोन करणार होती की घरी बोलून तुम्ही काय शल्ले देणार असाल, काय झालं? अहो काय नाही, असंच डॉक्टर कडे गेले होते ह तेच काय.
आपलं
महिलांच्या समस्या ते ते हा त्यांचं समस्या अच्छा-अच्छा त्या पीसीओडी अरे बापरे! महिलांना खूप समस्या झालेल्या आहेत पीसीओडी च्या. पीसीओडीच्या समस्या होण्याची कारणे, आपण खातोय ते मैद्याचे जंक फूड म्हणजे, जे आपण बाहेरच तळलेलं व्यायाम नियमित आणि करण आणि अ हे आपलं काय बोलतात शरीराला सुदृढ अशी पदार्थ न खाणं जसे की, पालेभाज्या बरोबर बीट, गाजर हे सोडून आपण तळलेल्या पास्ता खातोय, मैद्याच्या वस्तू खातोय ह आणि चपाती वगैरे ज ज्यांना पिसीओडी असेल त्यांनी नाचणीची गोष्ट रोज व्यायाम करणे. नियमित म्हणजे मला तर डॉक्टरने पूर्ण चार्ट
सांगितलं
लिहून दिला असेल बिलकुल नाही केलेस्ट्रॉल वाढतोय पीसीओडी असलेल्याना अ स्ट्रेस कोलेस्ट्रॉल बोलतोय त्यांना आपण बोलू शकतो. पीसीओडी मध्ये चार आजार हे कन्फर्म म्हणजे आपण बोलतो ना निश्चितच जुळले गेलेले असतात. पीसीओडी अ त्याच्यामध्ये नॉर्मल म्हणजे थोडं थोडंस थायरॉइड अ करर्स्ट्रोल अजून एक पीसीओएस किंवा आपली वाढती स्ट्रेस हार्मोनल्स इन बेलेन्सिंग म्हणजे आपले हार्मोन्स दाब उंच कमी होत आहेत चारीही तुम्हांला बोलले असतील डॉक्टर मला तर हा माझं तर डॉक्टर बोलले की तुमच्यात शरीरामध्ये एक्स्ट्रा ज्यांच्या लेव्हल वाढल्या आहे त्याच्यामुळे तुमचं वजन पण वाढतंय, हो त्याच्यामुळे तुम्हांला रोज सकाळी व्यायाम करावा लागेल तो पण अ सूर्यनमस्का कार ह डबल दुसरं काय बोलतात त्याला ते आपण बसून ला लादी पुसणं त्याच्यांनी पी. सी. ओ. डी. हा थोड्यापैकी बरा होतो बसून कपडे धुण हो हो हो फुलपाखराचे आसन करायचे खरा म्हणजे पीसीओडी ह्याच्यानेच बरा होतो आपले डबे वरती ठेवायचे आपल्या हात वरती जातय अ लादी हातानी पुसायची. व्यायामापेक्षा आणि कपडे हातानी धुवायचे सगळं कामं जेवढे बसून करता येतील मांडी घालून नाय बरं आपल्या ढोप्यांच्यावर हा जस जेवढं करता येईल, जेवढं तसं झाडू मारता येईल, तेवढा पीसीओडी बरा होतो.
हो ना मी पण आता तेच सगळं हे करणार आहे.
हा नियम पाळा तुम्ही तेवढे हो हो सगळे नियम पाळा. तुम्ही जर तुम्ही नियम नाही पाळला तर तुमच्या चेहऱ्यावर केसं येतील इवन म्हणजे तुमची केसं सुद्धा बारीक म्हणजे पातळ पूर्ण बोलतो ना आपण शरीर पूर्ण खराब होतं आपली चेहऱ्यावरची जी म्हणजे तुम्ही तुमच्या आता जुने फोटोज बघत असाल आणि आताचे जे तुम्ही बघाल तुमचे छायाचित्र जमीन आसमानचा फरक दिसेल
हो खरंच
आणि ज्यांचे हॉरमोनन्स कमी जास्त झालेले आहेत पीसीओडी मध्ये हे शंभर टक्के होतं कारण मी भरपूर महिलांच्या जवळ जाऊन अनुभवलेले आहेत मुली ज्यावेळीस आमच्या जवळ त्यावेळीस आरोग्य शिबिरी राबवले जातात. त्याच्यामध्ये आम्ही भर पूर महिलांना हे आजार मुलींना बघतोय आणि ज्यावेळेस आम्ही बोलतोय की किती दिवस होत तुमची मासिक धर्म तर मग त्या दोन दिवस बोलतात काही जणी बोलतात नाही काही जण असे बोलतात कि गेल्या महिन्यामध्ये आलेलं दोन महिने आलंच नाहीये. आणि नंतर मग त्यांना ती अ अशी गोळी घ्यावी लागते. किंवा त्यांना असं डॉक्टरांकडे शंभरदा जावं लागतं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरगु घरामध्ये बसून शरीराची हालचाल केली. पौष्टिक जेवण जेवलात आपण नाचणी बोलतो आता पीसीयूडी मध्ये नाचणीला रागी बोलताय बरोबर ते जास्त प्रमाणात खाल्लं आणि जेवढे तुमच्या हालचाल जेवढे रक्त शुद्ध होतील जेवढे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे त झा का प जेवा त निघून जाईलव तुमचा रक्त पूर्ण साफ होईल आणि मग तुमचा निय हून जाईल ह माझ तर असा म्हणजे अडचण होती की मला मासिक धर्माच्या वेळेस फक्त दोनच वेळ दोनच दिवस जायचे. बरं पण तुमचं हे वेळेवर येत होतं का बरं
हो माझं महिन्य
महिन्यात महिना येतो डॉक्टरांच म्हणंनं आहे की आता हि सुरवातच आहे. मग ऐका मग तुम्ही पिसवड्याची गोली घ्यायची नाही अ माझ्या आम्ही ज्यावेळेस प्रत्येक डॉक्टरांना विचारतो ज्यावेेळेस आता काय झालंय तो म्हणजे ह्याच्यामध्ये वाहून जातय काही कालचा तो धर्म म्हणजे हेच आपण ज्यावेेळेस आपली सोनोग्राफी करतो आपल्याला माहिती असतं की आपली वेळच्या वेळेवर येते पिसिव्हडी कशाला बोलला जातो ज्याची हे अनियमित असते.
अच्छा
आता मी माझी मम्मी लहानपणापासून तिला दोनच म्हणजे ज्यावेस तिची सुरुवात झाली खूपच वर्ष तिचेे पाच दिवस होते आणि त्याच्यानंतर तिचा दोन दिवस दोन दिवस त्यांना दृष्टांत दाखवला जातो दोन दिवस बरोबर असंच असेल तुमचं आणि त्याच्यानंतर द हा मग त्याच्यानंतर दोन दिवस त्यांना हे येतं मासिक धर्म येतं आणि तस च्या तसं तसच तोच वारसा हा आम्हाला लागू झाला बरोबर मग मी माझ्या डॉक्टर हा मग मग मी माझ्या डॉक्टरांना विचारलं म्हणजे जे माझे जवळच्या आहेत. ते बोलले की तुला नियमित येते मी म्हंटलं हो नियमित येते बोलतात की नियमित येते ना तुला ज्यावीस असं वाटेल की नियमित येणारी गोष्ट त सुद्धा म्हणजे अनियमित झालेले आहे हा आणि एक ज्या वेळची जी तारीख सोडून तुझी दोन दिवस तरी तुला असं वाटलं मागं पुढे झाले मग तू माझ ज कड ए पिसीएव्हडी ची गोली कधीही कुठेही खायची नाही ती लागलेली एक हानिकारक सवय आहे अच्छा बर मग माझ असं आहे की माझी दर महिन्याला येते. पन दोन दिवस किंवा तीन दिवस हो हो इट्स नॉर्मल तेच आधी येते ना मग माझी पाच दिवस अगोदर येते हे माझ मासिक पाळी प्रत्येक मुलींना मी ज्या ज्या मुलींच्या मी संपर्कात आलेली आहे त्या प्रत्येक मुलीच कस कस झालंय माहितीये की मी आम्ही विचारतो की किती दिवस म्हणजे ज्या वेळेस विचारलं जात तर मग त्या बोलतात की ताई पाच दिवस एक तर माझ्या अगोदर येते नाही तर पाच दिवस माझी नंतर येते तर म्हंटलं हा नियमित पण आहे का की तुझ अस झालय की कधी पाच दिवस अगोदर आले कधी तीन दिवस की तीन दिवस काय कधी चार दिवस अगोदर आले दिवस आले त्या बोल्या नाही नियमित माझं असं झालं की मला पाच दिवस अगोदर येणार हे शंभर टक्के मला माहित आहे
हम्म
एखाद ब मला शंभर टक्के माहती आहे माझी ह्याच तारखेला येणार तर म्हंटलं मग जर तुला माहिती आहे तुझी येणार आहे मग तुला कुठल्याही प्रकारचा जार किंवा काही इशू नाहीये जर आपल्या कलर चेज होतोय आपला रंग चेंज होतोय बदलतोय किंवा आपल्याला असं जाणं बाबा हे नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे.
हा.
हा, आणि आजकाल लोक म्हणजे हे खूप घेतय काय बोलतो डोक्यामध्ये ताणतणाव खूप घेतय त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतोय. अ आपल्या ह आपले हे जे हर्मोनल्स आहे ते बदलत त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतोय. माजा विषय असा आहे कि मी माझी पाळी पडली आहे म माझ्या लग्नाला आता तीन ते चार वर्ष झाले. मग तुम्हाला प्रॉब मग आता आम्ही हम अ पुढच्या तयारीसाठी लागतोय की बाळा वगैरे साठी ट्राय करायचं. ह.
मग त्याच्यामुळे मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. होतो. तर मग ते असं म्हणतात, पण मला हा प्रश्न पडायचा कि माझे जर मासे
म नियमित आहे. तर मग मला असं. का? हा, जर तुम्ही आता तुम्ही तयारी करत आहात बरोबर आहे. हम्म आ आत्ताच चालू केली असेल तयारी करायला. अ. नाही, आता जवळ जवळ वर्ष झालंय. बरोबर आहे तुम्ही वर जर एखाद्या व्यक्ती ती तयारी करायला जर वर्ष करत असेल तर मग डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. जे लोक तयारी करायला हा, म्हणजे वर्ष तर खूप म्हणजे वर्षामध्ये जर करत असेल तर दाखवणं थोडंफार गरजेचं असतं. आपल्या खपणामध्ये बदल होत असतात, आपल्या राहणीमानामध्ये बद होत असतात कदाचित आपण खूप हालचाल करत असतो बरोबर, त्याच्यामध्ये ताकत दाखवण गरजेचं आहे. मग, आपण एक सल्लागार घेणं त्यावेच गरजेचं आहे. पण हा, योग्य सल्लागार असणं खूप जास्त गरजेचं आहे एकाच व्यक्तीकडे न राहता.
हो बरोबर, मी तेच म्हटलं म्हणून तुम्हाला फोन करून थोडीशी माहिती घ्यावी.
नाही एकच सल्लागार कधीच नाही ठेवायचा दोन सल्लागार असणं खूप गरजेचं आहे. काउन्सेलर करणं आपल्या म म्हणजे कधी कधी काय होतं की खूप थकलेल असतो. अ आपली विचार खूप गडबडीत असतात. बरोबर, त्याच्यामध्ये हे होण्यापेक्षा दोन सल्लागार असणे नेहमीच हे असतात, म्हणजे दोघांनाही त्रास होत नाही. असं माझ वैयक्तिक मत आहे, ज प्रत्येकाच नियमित आहे. तर मग सल्लागार व्यवस्थित असाव अजून त्रास वाढवायचं नाही.
हम्म हम्म.
हो, कसं वाटलं मग? धन्यवाद! मला बरं वाटलं की तुम्ही माझ्या बोलला, तुम्ही म्हणजे तुमच अनुभव प्रत्येकांनी शेर केले, त्याच्यामुळे मी थॅन्क यू बोलेन तुम्हाला कॉल के ल्याबद्दल वगैरे असं आणि माझी इच्छा आहे की आपला नेहमी असा कॉल राहूदे मैत्रिणींशी म्हणजे बोलायला कसं बरं पडतं. ना कधीतरी आपण मनात गोष्टी एकमेकांना सांगतो असं रोज रोज कधी सांगत नाही.
हो, अगदी.
ओके, चालेल चालेल अजून काही? नाही काही नाही वाटलं मला तुमच्याशी बोलून ओके चालेल चालेल ह धन्यवाद बोलूयात नंतर ओके ओके चालेल